हॅलो नमस्कार हा नम हा नमस्कार मॅम आवाज येतोय?
आवाज येतोय का मॅम? हो हो येतोय येतोय
हो तेच म मोबाईल बद्दल विचारायचं होत बद्दल बोलायचं होत जरा लहान मुलांना आता कसं मोबाईलच परिस्थिती खराब झालेली आहे की मोबाईल मुलांकडे असलं की सगळं बदलून जात म्हणजे आता लहान मुलं के पहिले खेळायचे वगैरे अ लहान लहान म्हणजे जास्त करून मुलं एक गळका अस क मुला वेगवेगळे प्रकारची खेळ करायची आणि आता मोबाईल असल्यामुळे ते फक्त मोबाईलमध्ये असते प्रत्येक मुलाच्या हातामध्ये
हातात मोबाईल हो हो पण मग ते मोबाईलच एक म्हणजे व्यसनच झालंय ते असं म्हणायला लागत.
व्यसनच झालेले आणि ते मुलांना म्हणजे, ते अस असल्यामुळे जीव घ प्र पण म्हट तरी चालेल. त्यांच्या डोक्यावर मानसिकता प्रमाण वाढून गेलेला आहे मानसिकतेचा. कि आजार वाढून गेले त्याच्या मूळ कि, त्यांना डायरेक्टली डोकं एकदम वेगं झालेलं आहे, म्हणजे डोकं जसं नॅचरल डोकं कसं राहत मु मुलांचं की आता मोबाईल पहिले कसे मुलं खेळायची एके एकमेकांना अ समजून सांगायचे. लहान असले तर एकमेकांना मारायचे तिथल्या तिथ स
हो ते एकत्रहायचे त्यावेेळेस आणि त्यावेेळेस खेळ पण भरपूर खेळायचे आ त्या मुलांना आपल्या आता सध्याच्या मुलांना, खेळ कोणते म्हणजे विट्टू डांडू काय परत आणखी हे लोकल खे खेळ झाले ना आता एक लिंगोर्च्या म्हणून होता पकडापकड कडी झालं आणि डोंगर का पाणी झालं. हे असे नॉर्मल, नॉर्मल जेव्हा खेळायचे ते आता ते त्यांना माहितच नाही. काय प्रकारे त्यांना जर सांगितलं त्यामुळे विटू काय दांडी काय हेच माहित नाही त्यांना कारण तो मोबाईल आलाय ना आता सध्या.
हा आणि गोळका जरी केला तरी ते गोळकामध्ये पण मोबाईलच पात बसतात.
हो हो आणि पण मग प्रॉपरटी. सवय खर नाही का म्हणजे, आपल्यापासूनच म्हणायला लागेल आईवडलांपासूनच सुरु होती कारण जे ते लहान राहतना! तेव्हा पासूनच ते चालू होऊन जातं आपण आपल्याला वाटत आपल्याला कौतुक वाटतं नाही, हा मोबाईल बघतोय आवाज बघतोय गाणी वगैरे लावतो आपण. होन जात मग त्याच्यामुळे मग आपल्याला कौुक वाटतं. मग तेव्हापासून त्यांना अट्रॅशन होत ना काही मुलाशी असत का त्यांना त्याच्यात एकदम अट्रॅक्शन होतं ते आधी नेऊन जात क ते त्याच्याशिवाय ते खाऊ शकत नाही पिऊ शकत असा प्रॉब्लेम होऊन जातो म्हण पूर्ण त्यांच मानसिक स्वास्थ्य पूर्ण बिघडून जातं असं होऊन जातो.
आणि मेन म्हणजे काय काय मुलांचा असा प्रॉब्लेम न झालेला आहे मॅम की डायरेक्टली मुलांना नाही ना मानसिक ताशी होऊन जात. त्यांना डायरेक्टली बोलण्याला पण प्रॉब्लेम येतो.
हो तेच ना बोलण्याला पण प्रॉब्लेम येतो त्यांना,
मोबाईल पाहताय, मोबाईल पाहत. घरचे आई वडील त्यांच्याशी संभाषणही करत आहेत. हा म्हणजे त्यांना, सुरुवात होऊन जाते डायरेक्टली लहानपणापासून कसं पहिले कसं झालायचं की मुलांना. अ पहिल्यापासून जसं झालं जन्मता झाल्यापासून होकार आकार द्यायचं. परत छोटे छोट्या एक वर्षापासून सुरुवात होऊन जाते मुलांना थोडं थोडं आई बाबा बोल ना पण मग प आता कसं झालं थोडं - थोडं आईवडील कामं करतात न मोबाईल बघतात.
हो नाही आणि ते कसं झालं सपोज आपल्याला काम करायच, आणि मग आपल्याला वाटत नाही, आता मोबाईल दिला तर हे शांत बसल नाही का? मग आपण देऊन टाकतो मोबाईल मग ते शांत बसतं पण मग त्याचा परिणाम नंतर जास्त होऊन जातो, असा प्रॉब्लेम होतो. असा प्रॉब्लेम त झा
त्यांचा जीव केला प्रकार होऊन जातो आता एक दोन तीन अस झाले आहे एका मुलाने डायरेक्टली मोबाईल बघितला. कंटिन्यू मोबाईल पहायचा तो त्यानी मुला त्यांनी गेम असा घेतला की तो गेम डायरेक्ट पैसे लावायचा होता त्याला एवढं सम नाही थोडे प फार पैसे होते त्याच्या फोन पे म एवढे लावले त्यांनी परत त्यांनी परत पैसे मागायला लागले त्यांना दि त्याला परत रिफंड पण झाले ते पैसे मग त्याला ती लालूच लागून गेली ना. कि आपल्याला पैसे भेटतय बा हम्म. भेटताय मग आता आपण अजून पैसे लावले पाहिजे मग त्यांनी परत पैसे लावले त्यांनी परत रिफंड मागितले त्यांनी जा स्तीचे लावले म्हणे आपण जिंकू जाऊ न्हाय का पण नेमकं त्याने अवघड लावलं तील त्याच्यामूळ त्याचा जीव जीव गेला ना पण मग.
हो मग ते मग हा नाही. पण मग ते नंतर ते स्वतःला हे करून टाकत ना ते.
मग संपून टाकलं त्यानी त्या म्हणजे भरपूर केसमध्येध्ये झालं की मुलांनी डायरेक्ट स्वतला संपआणि मेन म्हणजे जे त्यांना आईवडला पण सांगतायेत नाही सांगायचं काय. कुठून सुरवात करायची. कारण की आईवडिलांना माहितच नसतं ना ही परिस्थिती.
आणि मेन गोष्ट म्हणजे ना सर क गव्हर्नमेंटनी पण सरकारने पण आता मागे कोरोनाच्या काळात ते काढलं होतं त्याच्यामुळे जास्तच सवय लागून गेली कारण कोरोनाच्या काळात मुलांना मोबाईलवरच अभ्यास येत होता मग कंटिन्यू मोबाईल त्यांच्याकडेच असायचं मग ते कधी अभ्यास करायचे कधी बघायचे आता पॅरेट कंटिन्युअस त्यांच्या जवळ बसू शकत नव्हते ना त्याच्यामुळे ते त्याची पण त्यांना एक क लत लागून गेली मोबाईल बघण्याची असं झालं ते म ती सवय म्हणजे पूर्ण म्हणजे आपणच लावली असं नाही बाहेर कडून पण ती सवय आली असं झालं अस म्हणता येईल सरकारकडून पण त गोष्ट आली कारन पोरांना पोरानं पोरांना ही आज त्याच्या मुळच म्हजे सगळा प्रब्लेम झाला आता सरका रची चुकी नाही त्यात कारण सरकारने पण अ आपल्या सुरक्षतेेसाठीच ठेवलं होतं की वर म्हणजे घरातूनच ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन स्कूल वगैरे व ऑनलाईन शाळा वगैरे चालू केली व पण त्याचा तो जेवढा फायदा झाला ना तेवढाच म्हणजे तोटा पण झालाय.
हो आणि नुकसान पण असं झालंय की ते मु लहान मुलांवर जास्त झालेलं आहे. ते ज लहान मुलांवर जास्त झालेलं कारण लहान मुलांना आपण बाहेर काढू शकत नव्हतो तेव्हा.
हो काढू शक त नव्हतो खेळण्यासाठी वगैरे असं आणि मेन गोष्ट म्हणजे. एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे सगळं प्रत्येक जण आता कमवायच्या माग लागलेला आहे म्हणजे आई वडील पॅरेंट झालं म्हणायचं तर त्याच्यामुळे प्रत्येकाला टाईम नाही भेटत का बाहेर घेऊन जाणं शक्य नाही राहत त्यांना असं वाटत वेळ नाही त्यांना आता दिवसभर कामं करायचे नंतर ला संध्याकाळी मुलं स्वयंमपाक जेवण वगैरे सगळं. त्याच्यानंतर मग झोपण्याची वेळ असती मग नंतर मग टाइमच नसतो मुलांबरोबर वेळ घालवण्याची ना. प्रॉब्लेम झाला आसा सध्या सध्याची
आणि मेन म्हणजे वेळ घालवत नाही म्हणू तो प्रॉब्लेम झालेला आहे.
ते वेळ घालवत नाही म्हणून तो प्रॉब्लेम झला आता त्या वेळची गोष्ट वेगळी होती त्यावेळीस अ म्हजे एवढा प्रॉब्लेम न्हता म्हणजे गरीबी जरी असते तरी त्याच्यात सुख मानत होते लोक पैशांच्या मागं धावत नव्हते. पहिले लोकं नाही का. तरी त्यांच प्रॉपर होऊन जायचं एकत्र कुटुंब होतं होऊन जायचं. हम्म तेव्हा होऊन जायचं. सगळं म्हणजे खाण्यापिण्याची गोष्ट झालं खर्च पाणी वगैरे ते होऊन जायच आता ते शक्य नाही होते आता कमी पैशामध्ये लोक ऍडजस्ट करू शकत नाही, त्याच्यामध्ये ते कमवण्याचा माग लागतोच. प्रत्येक व्यक्ती असं झाले मग त्याच्यामुळे मुलांकडे ते दुर्लक्ष होऊन जात मग ते मुलं मु मोबाईल म्हदे. गुंतून जाताय हा प्रॉब्लेम होतोय, सगळा प्रॉब्लेम आता मोबाईलमुळे होतोय असं. मग म्हणजे मोबाईल जेवढा चांगला आहे, ना तेवढं वाईट पण आहे असं. हो त्याच्यातून चांगलं पण भेटत.
आपल्यासाठी ते चांगलच बेनिफ
आणिन राहताना त्याच्यामुळे त्यांचे हा डोळे खराब होणं झालं परत ते मेंदूवर परिणाम होत. त खूप म्हणज्या गोष्टी त्याच्यातून कारण त्या कस व्हायर असत पर ते तरंग लहरी असतात, त्यांनी त्रास होतो मला लहान मुलासानी
हो आता म आणि आता मागेच माझं बनय म्हणजे त्यांना पण तेच प्रॉब्लेम्स. झाला त्या मोबाईलमुळेच प्रॉब्लेम होऊन गेला त्यांना म्हणजे डायरेक्टली त्यांना इतका त्रास झाला ना, त्यांचा म्हणजे त्या हॅरस होऊन गेला त्या
हा हॅरसमेंट झाल्यासारखं होतं म्हणजे डायरेक्ट हायपर होतं ना माणूस. चिडचिडपण वाढतो, आपण एवढं कोणी बोललो तर आपण सहं न करू शकत. असा प्रॉब्लेम होन जातो त्याच्यामुळे मग ते शरीरावरच पर
काय करावं तेच समजत नाही त्यामुळे आहे ना मोबाईल थोडा आहे ना कमीच केला पाहिजे. पहिल्या सारखा माझं थोडस नॅचरल हे झालं पाहिजे
हो ते तस आता ते ठरवलं तर होल कधी होईल म्हणजे ते आपण. ठरवलं तर होईल आपण ठरवतच नाही आपल्याला वेळच भेटत नाही, त्याच्यामध्ये हे शक्यच होत नाही असं. काही जणांनी जर मनापासून जर ठरलं ती गोष्ट होते. पण मग आपण म्हणतो करू आज उद्या करू पण काय होत नाही अस प्रॉब्लेम झालाय अस. अ मुलांनी जरी मोबाईल घेतला. पण मग कंटिन्युअसली सवय नाही, ठेवायची थोडा वेळ घेतलाय ठीक ये. अधा पाऊन तास ठीके असं म्हणजे त्यांनी असं लगने लागले पाहिजे का ते रडले पा रडलेच रड च त्या गोष्टीनी मोबाईल मूळे असं नाही झालं पाहिजे.
मग तेच ना आजकाल ते मुलांना ते ते जास्त झालेलं ना काही. मुलं कसे आईवड तऊ टा पण का का मुलांनाडयरे जेवताना सुद्धा मोबाईल लागतो मोबाईल पण अस आहे एक घास खाल्ला तरच. तो मोबाईल पाहिच.
ते मोबाईल हो नाही ते खूप चुकीची गोष्ट ये. हम्म खूप चुकीची म्हणजे तो उपाशी राही जरी राहिला, तरी चालाल पण तो द्यायलाच नाही पाहिजे असं. मग असं त्यांना बाहेर बसून जेव घालायचं. किंवा मग असं काहीतरी अ लिहायला वगैरे द्यायचं आपण खाऊ घालतोय, अशा गोष्टी केल्या ना त्यांच लक्ष दुसर दुसरी कडे जात नाही का ते बरोबर जेवण करतात असं तस मोबाईलमध्ये जर ते बसले तर त्याच्यामध्ये ते बघताय आणि खाता काय ते तेना समजतच नाही. हम्म नाही पण मग ते हो नाही आपण काय खाऊ घालतोय, हे त्यांना टेस्ट समजत नाही आणि, काय खातोय हे माहिती रा भाजीचं नाव माहित नाही काय खातोय हे समजत नाही अस. तो प्रॉब्लेम होऊन जातो त्याच्या मुळे मोबाईल जेवताना देऊ च नाही. तिथे असं इतर वेळी ठीक हे अर्धा पाऊन तास तर मग कमीत कमी. जास्तीत जास्त ना.
तेच ना मोबाईल खूप अवघड होऊन गेलेला आहे. मोबाईल आहे ना मग काय पहिले कस ते छोटे मोबाईल होते, ना ते बरे होते. थोडस बोलायचं ह कीबोर्डचे होते, ते बरे होते. टेन्शन नव्हतं आणि आता म्हणजे. मोबाईलचे म्हणजे डायरेक्ट मोठे आलेले त्याच्यावर.
चालेल मग आता ठीक आहे, आपण नंतर बोलू हा चालेल ठीक आहे थँक यू.
हो